हॅलो,
काय करताय?
हॅ काही नाही ओ बाळाला झोपवते. तिने आता शी केली, म्हणून म्हंटल नंतर करा फोन.
लहाने होय बाळ?
हा एक वर्षाची आता.
होय? मुलगाये की मुलगीये?
मुलगीये.
होय?
हो.
एकच काय म मुलगी?
हो आत्ता एक वर्षाची ती. दोन वर्ष झालीत लग्नाला.
होय?
हां.
कुठे राहता तुम्ही?
मी पुण्याला.
होय, पुण्याला होय? हां, मग बाकी काय?
बाकी आणि काय नाही निवांत चाललय. मुलांना सांभाळता सांभाळता किती हे होते.
होय ना. किनी होतय, माझी पण मुलगी आहे. दीड वर्षचीच आहे ती पण.
हा ना? छोटीशी आहे म्हणजे.
पण लाहानच आहे.
अं ह ह, बरंय. किती त्रास देतात! अ नाही आहे अजून, म्हणजे मिस्टर येतात साडेसहा पर्यंत. मग तेव्हाच करते एकदम दोघंच असतो ना घरात.
जॉब ला जातात काय?
हा ते जॉबला जातात. मग ते आले की चहा करते.
हा हा.
मग एकट्यासाठी करू वाटत नाही एकट्याने करायचं परत आले की परत
परत परत करायच नको वाटतय ते आणि वेळ पण जात नाही ना एकटा असलं की वेळ पण जायत नाही सोबत कोणतरी असलं की वेळ जाते.
हो अहो तेवढी सोबत होती. ते पण हिच्यामुळे काही सुचत नाही माझे कपडे धुवायचे अजून काही करायचं पण ह झोप. पहिलाच तयार नाही म्हटलं झोपली की तू ते ती करूनच देत. नाही आवरूरच देत नाही.
मुलं अशा वेळेला खूप हट्टीपणा करतात.
हा ना खरंच. आणि दोघंच असल्यामुळेच तिला खेळायला कोणी नाही घ्यायला कोणी नाही. मग ती सारखं अंगावरच राहिला बघते.
हा माझी पण मुलगी लहान होती तेव्हा अशीच करत होती.
हो का तुम्ही पण दोघच अस.
हो आम्ही पण दोघच असतो.
हम्म दोघंच असल्यावर सांभाळायला अवघड होते आणि मस्तीखोर असल्यावर तर अजून जास्त
हो हो.
असच तर शांत असले की काही नाही.
माहेर कोणतं मग तुमचं.
माझं माहेर विदर्भात आहे चंद्रपूर ऐकलंय का कधी
हा ऐकलं की
हा चंद्रपूर आहे माहेर
हा आणि सासर.
सासर कोकण आहे म्हणजे निगडीला आई वडील राहतात यांचे पण प्रॉपर को कोकणच तिकडच यांचा जन्म पुण्यातला आहे पण आजोळ वगैरे कोकण आहे.
हा हा.
हम आणि यांच्या मामा त्यांनी इथं कोल्हापूरला राहत. शिर्डीला ला
मग तुम्ही जॉब साठी तिकडे जाऊन राहिला का?
हा म्हणजे हिच्या बाबांना इथे जॉब आहे ना.
हा हा.
आणि यांचे आई वडील इथेच राहतात इथेच घर वगैरे
हा हा.
हम्म पुण्यातच फक्त आम्ही तिकडे लांब राहतो यांच्या ऑफिस म्हणजे ऑफिसला जवळ पडते इथून दहा किलोमीटर
हा.
आणि आमचं प्रॉपर म्हणजे घर जे आहे ना इथलं पुण्यातलं. तिथं पंचवीस किलोमीटर पडतं. हम्म मग ते जाणं येण्याला ना खूपच म्हण.
हा त्रास होतोय ना त्याच्यामुळे
हो ट्रफिक मध्ये त्रास होतो दोन तास जात. तत उघच
हा होय.
मग इथं काय अर्धा तासात पोहोचतात घरी
होय.
हो.
म आज जेवण काय केलेलं? आम्ही अ इचलकरंजी मध्ये राहतो.
अच्छा हा.
हा इचलकरंजी मध्ये, कबनूर म्हणून एक छोटस गाव हाय तिथे राहतो.
ओके हा हां. ते आओ काहीच न्हवत भाजी जिल्हा देहूगाव मध्ये आता पालखी ये येता येत ना सा तरखेला निघणार हाय, तर सगळं भाज जीवाले वगैरे उठवले, मग भाजीलाच नाहीेये दोन तीन दिवस
तिथून बघायला तुम्हाला म्हणजे चांगलं वाटत असेल ना, तिथून दिसत असेल घरात
अ हो, म्हणजे घरापासून जात नाही, पण अस बाहेर निघताना हो हो, मंदिरात वगैर रे रस्त्याला एवढी गर्दी आहे ना फारच गर्दी आहे.
हा.
आणि शनिवार, रविवार तर असतेच असते गर्दी आणि आता पालखीमुळं तर खूप गर्दी.
हो.
भाज्याच मिळत नाहीये मग काय करायचं असं आफत होते. काल सोयावडी केली, आज नुसती खोबऱ्याची भाजी केली.
मुलगीला घेऊन मग कसं तुम्ही ज् मुलगीला घेऊन जाता काय, मिस्टर आणून देेतता मग भाजी वगैरे? कसं ते?
नाही त्यांनीच आणून देतात, इथलं मला अजून काही नाही माहिती. मग ते ऑफिस मधून येता येता घेऊन येतात.
हा हा.
हम्म, असं करतात.
भाजीला वगैरे नाही जात, मग कधी असं आला गाडा वगैरे विकायला तर घेतो.
हा हा. तुम्हाला रेसिपी वगैरे असं काय सांगितलं तर चालेल म?
हो हो चालेल सांगा.
सूपचं सूपचं सांगते बघा मी, शेवग्याच्या सूप करायचे कसं ते बनवतात ते सांगते. आ? आपल्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या दोन, दोन काड्या घ्यायच्या शेवग्याच्या शेंगा
हा.
परत अ मुगडाळ घ्यायची एक दोन चमचे किंवा असा अंदाजे घ्यायची आपल्याला मुगडाळ, आपण सुप केवढं बनवणार आहे त्याच्यावर, परत अ कांदा एक लहान घ्यायचा चिरलेला टोमॅटो एक बारी,, म्हणजे सगळं बारीक चिरून घ्यायचं टोमॅटो तो एक लहान चिरून घ्यायचा, परत अ लसुण एक पाच ते सहा सहा पाकळ्या चालतील पाच चार पाच तरी चालतील. पाकळ्या परत आलं ए चार दहा इंच घ्यायचं चिरलेलं बारीक चिरायचं ते सुद्धा आलं सुद्धा.
हा.
परत हळद एक अर्धा अर्धा चमचा हळद. मिरीपूड अर्धा चमचा जिरं. अर्धा चमचा परत चवी नुसार मीठ. परत अ कोथंबीर तूप किंवा तेल असं शक्यतो करून तेल घातलं तरी चालेल, कारण तूप कसं आता थंडीचे दिवस आहे जरा पावसाळा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर तसं तरंगतय ना घट्ट होऊन तुप तरंगतय. त्याच्यामुळं शक्यतो करून तेल वापरलं तरी चांगलं आहे आपल्याला.
ओके हा.
चमचा तेल घ्यायचं पाणी एक चार कप घ्यायचं. परत अ ते मुगडाळ आपण घेतलेले आहे ना ते एक पंधरा मिनिटं एक भिजत ठेवायची, पंधरा ते वीस मिनिटं शी भिजत ठेवायची ती.
हा.
शेवग्याच्या शेंगा पा स्वच्छ धुून घ्यायच्या त्या एक आपण शेवग्याची आमटी आमटी करायला कस कट करून घेतोय ना, तस कट करून घ्याय तुकडे करून घ्यायचे त्याचे शेवग्याच्या शेंगाचे
हा.
परत भांड्यात तूप किंवा तेल घालून हे करायचं गरम करून घ्यायचं भांड तेल वगैरे गरम करून घ्यायचं जिऱ्याची फोडणी द्यायची त्याला जिरं घालायचं अर्धा चमचा जिरं घालायचं लसून एक चार किंवा पाच पाकळ्या घालायच्या, लसूणच्या चेचून घालायचा. त लसुन.
ओके! हा.
आपलं चिरून घालायचं, बारीक चिरायचं आलं पण कांदा बारीक चिरून घालायचा, एखादा एखादा किंवा दुसरा दोन घातले तरी चालेल टोमॅटो टोमॅटो घालायचा एक बारीक. चिरून त्यात थोडीशी हळद घालायची, एक अर्धा चमचा हळद घालायची आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत मग ते शिजून घ्यायच, जास्त मोठा गॅस करून नाही करायचं, एकदम मीडियम गॅसमध्ये असं भाजून घ्यायचं ते लालसर होईस तोवर मऊ होईपर्यंत टोमॅटो, मग त्यात सगळं चवीपुरतं मीठ घालायचं मिरे पूड घालायचं, एक अर्धा चमचा. परत आपण भिज- भिजवलेली डाळ असते ती घालायची त्याच्यात आणि एक चार ते पाच कप पाणी घालायचे आपल्याला केवढं सूप लागणार आहे, त्या अंदाजे आपण घालायचं पाणी.
हम.
दाटसर पण लई दाटसर पण नको लई पातळ पण नको असं सुप करायचं. म ती डाळ शिजेपर्यंत उकळी आणून घ्याची त्याला आणि शेवग्याचे तुकडे एक दहा मिनिटं ते शिजून घ्यायचे, कारण डाळ शिजूस तोवर ते शेवगा नाही शिजणार मग असं होणार ना, त्याच्यामुळे शेवग्याचे तुकडे ते एक दहा पंधरा मिनिटं शिजवुन घ्यायची. आणि मग त्याच्यात अ तुकडे ते घालून घ्यायचे. आणि वरून मग कोत थंबीर घालायची, उकळी आणून घ द्यायची वरून कोथंबीर घालायची. आणि पिऊन घ्यायचं, म्हणजे कसं आपल्या शरीराला पण चांगलाय ओ ते. क शेवग्यामुळे कसं आपल्यासनी कॅल्शियम वगैरे मिळतं आणि सर्दी, खोकला परत आ आंगदुखी वगैरे काय होत नाही ना त्याने. हा आणि डाळ कसं पण ते पौष्टिक असतं. आणि लहान मुलांसाठी ते पण चांगलं आहे, आणि हलका आहे ना पचायला. हा हा. अन ते चांगलंय शरीरासाठी आपल्या.
करून बघते मी एकदा, कधी केलं नाहीये मी शेवग्या ते सुप मी पालकच केलंय. टोमॅटोच केलंय पण शेवग्याचं नाही कधी केलं. हो, शेवग्याचं मी पहिल्यांदाच ऐकतेय, मी नक्की करून बघेन.
हो हो बघा की, चांगलं होतंय मी करून बघितलं होतं मला पण असंच एखाद्याने सांगितलं होतं रेसिपी, मी करून बघितलं होतं.
हा ठिक म्हणजे, डाळ पहिले भिजत घालायची.
हा भिजत घालायचे, वाटून नाही घ्यायचे भिजत घालायचे आणि डायरेक्ट आपण अशी अ सूप करायला घेतोय त्याच्यात घालायची डायरेक्ट. हो, डायरेक्ट घालायचे वाटून नाही घ्यायचे एक पंधरा वीस मिनिटं फक्त भिजून घ्यायची ती काय लगेच शिजते डाळ सोडा ती मुग डाळ
हो.
हा.
ती भिजली असल्यामुळे तर आणखीनच लवकर शिजलं
होय, लवकर शिजते त्याच्यामुळ मग ते शेवग्या शेंगा पण उकडून घ्याव लागणार ना, कारण डाळ लईच गिर्र होणार. मग ते डाळ सूप मध्ये दिसणार पण नाही. हा बाकी म मुलगी काय करते?
आत्ता झोपली, हो झोपली आता खिचडी लावून देते. तोपर्यंत कपडे धुते खिचडी झाली की.
होय, अजून जेवायचंय का काय मग तुम्ही?
हो, मला जेवायचंय म्हणजे यांच टिफिन करून देते ना सकाळी नुसती चपाती भाजी करते, आणि मग आता एक्सट्राचीच खिचडी किंवा वरण भात करते, आता काल वरण भात केला म्हणून खिचडी करते म्हणजे तिला पण होते आणि आम्हाला पण होतयं, आणि मग नंतर तर अ संध्याकाळी मग परत भाजी चपाती करते. खिचडी किंवा वरण आणि भात आताच च वापरत ते तीन चार वाजता लावलेला हम असं करते. हम हम आता मी कर ते तुम्हाला, हो हो. तुम्हाला लगेच हो खिचडी लावते, आणि तुम्हाला कॉल कर ते हो हो, तुम्ही फ्री